हॅल्लो म्ममे! !
हम्म! माताडला हा! यालंय! यालंय!
ह हा! मग ते तू परवा एक लाडू दिल तीस माहिती काय? आहे ते ह्याचं? पोरग्याला पौष्टिक म्हणून, मुगाच! त्याच रेसिपी सांग की मला!
मोड! मोगऐद हक इर तेला धुरयत स्वछ! व आणि गरात वाळवायत!
हम! !
वाळवल्या नंतर भाजायच उकारर म्हज गरम लालचा रोजपर्यंत भाधून देणे, परत ते झाल्यानंतर अ हे करायचं चला लावून, बारीक करायचं मिक्सर लावून बारीक केलं ना? मग लावायचं मिक्सर ला!
हो हो! !
मग ला म दळून घ्यायचं! मिक्सर लावून जर अस! चाळायचं त्याला पिठाने पिठाच्या काळणीने बारीक पीठ झाल्यानंतर पुन्हा तूप घ्यायच एक वाटीवर दीड पावशर तूप घ्यायचं! परत तूप गरम करून घ्यायच कढईमध्ये
हम्म! !
पीठ घालायचं ते दळ मिक्सर मध्ये मुगाचं पीठ, दळ्याला
हम! ह! हा!
ते खमंग वास येऊस पर्यंत दळायचं आणि भाजून घ्यायचं भाजून झालं की! होय! आणि परत भाजायचं, त्याला बेसनच लाडूचं, कसं पीठ भाजतो तसं!
हम! हम! !
मग ते भाजून झालं की गारवाया हं हेना
म कसा
मग भाजून घ्यायचं तुप्प, साखर मिक्सरला दळून घ्यायचं. तर तीन पौवशर मग ते दळून बिळून घेऊन झालं की हे करायचं वेलदुडे जरासं घालायचं आपण ड्रायफ्रूटस घालायचं असलं तर ड्रायफ्रूटचा असं खलबत्त्यामध्ये चेतून घ्यायचं, वर्ण लावायचं असलं तर.
हम, हम
आस्तर दळून घेतलं की त्यात गरम -गरम तुपाच्या ह्याच्यात घालायचं, ते पीठ भाजलेलं असते ना ते.
हम्म बरं बरं,
दोन्ही भाजून घ्यायचं ते झालं की अ वेलदुडे ड्रायफुडस् घालायचं. आणि लाडू बांधायचं.
हा, हा हं म्हणजे त्याचा काय पाक बीक करायला लागत नाही.
नाही साखर तच डायरेक्टचं मिक्स करायचं गरम -गरम हेच्या मध्ये.
बरं -बरं, ते मी एक रेसिपी बघ रेसिपी माहिती आहे, मला एक नाचण्याचा लाडूचं
हम्, हा...
म्हणजे मुलांसाठी पौष्टिक म्हणून नाचनं असतयं की नाही एक किलो दळून आणायचा दळुन आणलेलं नाचण्याचं पीठ ते सगळं चाळून घ्यायचं.
हम्....
चाळून कि नई एका कढाईत तूप टाकायचा, तूप टाकून 'छान भाजून घ्यायचं ते, नाचण्याचं पीठ'
हम्,
भाजून घ्यायचा. आणि अ तूप जरा जास्त घालयचा. एक ग्लासभर घालायचं, एक पावशेरभर
हम,
अम्म, त्या तुपात ते छान भाजून घ्यायचा.
हं,
भाजले की या आपण काय करायच एक किलोला एक तीन पावशे एवढं साखर कि नाही मिक्सरला जळून घ्यायच.
हम्,
आणि त्यात जरा वेलदुडा टाकायचा.
हम्,
आणि ते दळलेलं साखर कण असते क नही ते आपण भाजलेल्या पीठ भाजलोय की नाही, तुप्प घालून त्यात ते साखरं घालायचं साखरेचं पीठ म्हणजे पिटी साखर त्यात घालायचं आणि मग त्याला आणि भाजायचं. मग साखर
पण
नाही गाठी होत. आणि जरास भाजायचं. म्हणजे भाजल्यानंतर कि नाही अ भाजायचं. आणि ते गरम गरम असतानाच त्याचं हे वळून घ्यायचं लाडू पोरासनी पौष्टिक छान होतात ते लाडू.
हम् हम.
मग
काही नाही निवांत.
हॅलो
हा
मग किती वाजता येणार आहेस कामासन?
पाच वाजता, सहा वाजे सहा, साडे सहा वाजेला.
आग
पी एफ चे दोन गाटे येतात आहेत ना पुढं एवढंच की पी एस ची दोन गाठीे होतं, तीन गाटी झालीत आता. दोन गाठी व्हायलाच वेळ लागतयं.
बरं बरं
आणि काय?
काय नाय.
हम् हम झालं काय विषय?
हं हं
एट
होय.